हॅलो,
हा बोला की,
काय करायलाय?
काय नाही बघा. बसले तुमचं?
हम्, झालं जेवण तेन झालं होत. बसले निवांत.
हम् हम् हम्.
तुमचं जेवण? तुमचं जेवण झालं?
जेवण, नाश्ता झाला आता जेवण दुपारी.
हा हां.
हम.
काय म्हणताय? पाऊस आहे तिकड?
पाऊस आहे ना चालू आज.
हा हा हा.
पावसामुळे. हम्म हम, पावसामुळे आज तर सुरू झालाय सकाळ पासून.
खूप छान. तुमच्या आम्ही तसे शेतात जरासं राहतो ना इथ.
हा हा.
हा किती छान सुकल हो. तर रस्ता छान झाला होता. आता आणि परत चिखल चिखल झाले. पाय हा पाय कसरा लागलेत आता साधं जर चालत हे जर झालं तुझर तर मी पाय कचरालंय
होय
हम्म,
बाहेर पडायचं नाही घरातच बसायचं दिवसभर
होय नवीन काय फॅशन साडीत काय
साडीच आहेत की चालू ते वराय मला जास्त मेट्येलाच मिळत नाही घरी असल्यामुळे ड्रेसच हम्म मग बाहेर जायचं म्हटलं की मग त्यावेळी एखाद्या वेळेस कुठली तर घ्यायची घालायचं असंच की
हा हा ड्रेस घालताना ड्रेस भरपूर असतील.
काय म्हंटला
ड्रेस घालत्यास म्हणून ड्रेस भरपूर असतील म्हटलं हां.
आवाज तुमचा कट व्हाय लागलाय.
हॅलो आता ऐकू येते काय हॅलो हॅलो.
आवाज कट व्हायला लागलाय तुमचा म्हणलं
आता येतो य काय
हा आता येतय
हां जे ड्रेस भरपूर असतील म्हटलं,
ड्रेस भरपूर आहेत साड्या पण आहेत पण कुठे तर बाहेर जातानाच की काहीतरी फंक्शन ला वगैरे असच की,
हा हा,
हम्म त्यामुळे मग नाही होत साड्यांचं काही जास्त घालणं. तुमचं कसत
आमचं पण माझं पण आहे ड्रेस ड्रेस पण आहे साडी पण आहेत पण आता जास्त फॅशन काठपदराच्या साड्या आहेत पण काटापदराचे नको वाटतात साडी.
नको वाटतात. पण आता ना काठापदर मध्ये पण मऊ आलेत ना, चांगलं वाटतात हो,
हम्म
पण आता कस झालं ना रेग्युलर पण चांगले हा तशा घालतात कुठे पण जाताना आता हम्म चांगले आलेत आता पण सुत काटा पदरामध्ये पण
होय छान आहे कलर पण छान आलाय ते मधी गडवाल तेन. साडी आले होते ना ते पछाण्या
होय होय होय आहे का तुमच्याकडे मग तसली
आहे की
हा, हा मग बाहेर असं काय तर हम्म बड्डे वगैरे असेल तर मग काय पार्टीवेअर नाही
हा हो, पार्टीवेअर पण घेतले ते पण ब्लाऊज शिवायचाय. पण ते समजत नाही आहे कुठलं क कोणतं डिझाईन करायचं.
हम्म कुठे बाहेर देत पार्टी पार्टीवेअर म्हण टाकायचं ना त्या डिझाईन्स मग त्यातलं तुम्ही एखादं न.
हा तेच बघायचं होय,
तस छान वाटतं आणि आता ते नवीन फॅशन
आता नवीन फॅशनच आलाय की ते बघायचं आता, हम्म.
होय.
युट्यूब ला सर्च तेन केलं की येतय भरपूर येत्यात खरं.
भरपूर येतात, व्हय व्हय.
आणि काय?
ऐकू ने तर, तिकडची बघ पळते का? मग, अरे राजा मग तुम्ही बाहेर जाताना ड्रेस घालताय की अ तर,
तसं काही नाही, सगळी साडी नेसलं तर साडी, ड्रेस घालत असेल तर ड्रेस. आम्ही बाहेर कुठ जाणार असलं तर पहिला विचारतो, तू काय घालणार आहेस? तू काय घालणार आहेस?
अं हं हं.
मग सगळी जर साडी नेसलं तर साडी घालायचं, मग ड्रेस तर ड्रेस. हां ठरवून घालायचं.
अं हं हं, हूं बस. साडी कधी तरच नेसायला छान वाटते पण,
हां होय. म ते कस होणार, ती एकटीच साडी नेसणार, आम्ही ड्रेस घालणार, मग सगळेच सारखेे ड्रेस घातले की ते छान वाटतय. आणि इथं कसं आहे? कुठ पण जायाचं झालं की मी इकड जाणार हाय, तू येणार काय? तू येणार काय? अस वि विचार करून आम्ही असं घोळका करूनच जातो कुठं बाहेर जायचं असेल तर,
जातोय. पण काही जण असं कम्फर्टेबल असत तर ते म्हणजे ड्रेस मध्ये पण, है ना.
हां होय. ते आता कसं माहिती काय? ते सगळ्यासनी आता ड्रेस, गाऊन घालून सवय हाय की नाही सारीका? कोण घालायला बघत नाही. ते कधी पदर सांभाळू आणि कधी निऱ्या सांभाळू म्हणत्यात.
हूं आणि पावसात तर अजिबातच नाही, ड्रेसच.
हां होय. खाली खूप फॉल तेन घाण होतय पावसामुळं.
घान खूप होतय व्हय.
हूं आणि एकदा डाग पण पडलं की निघत नाहीत.
निघत नाहीत पावसात. होय होय.
हूं हूं. ड्रेस बर पडतंय ते.
ड्रेसचं बर पडतय. तरी पण साड्या भरपूर आहेत ते व सगळे काटपदर, पार्टीवेअर, रेग्युलर.
ऊं हं हं.
सगळ्या वेगवेगळ्या. आता कसं होतेय ना जरा बाहेर पडायच म्हजे रेग्युलर नेसलेली बरी असं होतय. तास नाही सुत त्यासनी जायच होतयं.
होय. आता हेअ कुठ तर बाहेर जायचं म्हंटलं साडी जर घ्या म्हणतान - - हिनी म्हणत्यात हाय ते पहिला साडी नेस. नंतर दुसऱ्या - -
होय कपाट भरलयं म्हणत्यात. त्या साड्या काय करायच्या हाईन पण पडत त्यात आणि पण आपल्याला असं होतय ना कि ती नेसली बाबा आता परत तीच कशाला.
हा. होय. मम्मी हेना सारखं म्हणते अहो ते फोटो मध्ये ते सारखे साडी आलेली आहे मग ते
चालेले ती नकोय आता आम्हाला.
हा ती नको आहे. हा सारखांनी कुठबी जायचं म्हटलं की तेच तेच नको वाटंतय दुसरं छान वाटत त नेसायला करायला हम्म आणि आम्ही असं बाहेर कुठ तर गेलो की फोटो काढ इकडं काढ असं करतो आणि सगळं तेच त्या त्या साडीवरचं पण फोटो नको वाटतय ते.
नको वाटते होय. मग ह्याला वगैरे घेता कि नाही ह्याला घेतला वट सावित्रीला?
नाही आमच्यात नाही जात स हेला.
हम हम
म्हणजे आम्ही आमच्या जमातीमध्ये वट पूजत नाहीत.
नाहीत.
नाही नाही पूजत नाहीतं आमच्यात. मला आवडतंय पण इथं कस होतंय ते कोण कोण जात नाहीत मग ते कसं गेले गेले की कायतरी म्हणतील म्हणून आता कोण जायला बघत नाही.
होय तू पण जास्त जात नाही काय? होय होय पुूजतोय की.
हा हा आमाय मम्मीय माझी मम्मी तेन पुजत्यात. पण आमच्या इथं कोण जात नाही.
जातच नाय होय हा हा.
हुं आता पुढं म्हणजे आमच्या गल्लीच्या पुढे इथ जातात. पण इथं कसं ते नाहाय मी कधीच नाही गेले माहेरी होते त्यावेेळेस एकदा दोनदा गेले होते
हम हम.
पण आता सध्या
आता नाहीच काय हम्म हम्. हम्म ते सण असलं कि मात्र साड्या नेसायलाच लागतात बघ.
हा हा होय.
त्यावेळी मग आपल्याला बी असं वाटत की ड्रेस काय बाबा आपण नेहमीच घालतो जला नेसून एक दिवस तेवढं छान तिला पाठ पडलं राजा ताई
ते छान वाटतं का सगळे मी बघितलं ड्रेस. साडी हे ते ते कानातले मोठे मोठे छान घालून येतात ते. गळ्यातलं तेन
सगळ वगैरे मेकअप वगैरे करतात जरा हेअरस्टाईल वगैरे नवीन नवीन
हम्म.
चांगलं असते पण आता
आपण रोज नेसतो त्या साडीपेक्षा आहे ना नऊवारी जे साडी नेसतात ना तेच्यामधे
होय छान वाटत त असा कार्यक्रम असला की नऊवारी छान वाटते हम्म.
मी त म म्हणजे गल्लीत आमच्या इथे करतात ना मी बघितलं त्यांना सगळे नऊवारी साडी नेस नेसूनच गेले होते गजरा हा
तुमची आहे का नऊवारी? होय बारीच की होय. तुमची आहे नऊवारी म्हटलं माझी
माझी माझी नाही आहे.
हा हा.
माझ्या सासूबाईच हाय.
पण ते तयार असतात ना आता. पेशवाई म्हणून.
तिच कसं माहिती काय इथं भाड्या देतात आमांना म्हणजे आणि ते कसं एकदा घेत लं की सारखं सारखं तेच तेच नेसाचं होत म्हणून आम्ही घेतलंच नाही.
हुं हुं हुं हुं होय ते भाड्यान दिलं की मग तसच होतय.
हा म भाड्यान दिलं की नाही त्यात कलर मध्ये पण म्हणा चॉईस करून आपण घेऊन येऊ शकतोय किती नेसल केले की अर्धा एक दो दीड दोन तासाचा प्रश्न. नेसल की आणि परत नेऊन द्यायचं हा म हे आपुन ना घेतल आप पल घेतलं ना तर ते कस होतय क सारख एकच एकच नेसल्यासारखं होतं ना ते.
होतय. होय होय घ्यायची आपण एखादि शिऊन. अ नाही नाही माझी पण.
माझे ब्लाऊज त्यांना आहेत त्याच्यावर चे समाज हा हा म्हणजे ब्लाऊज की नाही त्याच्यावर मॅच ब्लाऊज मॅचिंग होण्यासारखं ते सगळं आहे.
हा.
पण साडीच घेतल नाहीेये साडी कस माहीत ते सासूबाईंचं आहे.
हा हा हा
हम्म मग आम्ही कसं करतो ते घेत ते नेसते नाही तर बाहेर भाड्याने मिळत. म नसते
हा हा हा ह मा काय म काय कधी मिटलीच नाही.
अम हम इथे आमच्या तर गणपतीला त्यांनी असतात.
प होय
हो नेसतात गणपतीला गौरी ते आणतात का नाही. त्या त्यावेेळेस नेसतात ते
हम हम हम
तुम्ही एक घेऊन ठेवा आता
होय आता घ्यायची की.
हुं
घेते घेते.
आणि काय. हो ते घेतलं की नाही एकदा घेऊन ठेवलं कि ते बरं पडतंय ते मग सासूबाईंच आहे म्हणताना हा आम्ही घेतलं नाही ते
ह हम ह ह ह चालते करते बरं दोन मिनिटांने फोन
हा हा चालते हा हा चालते कॉल करा की
हा हा कर